हम्म.
नमस्कार साहेब बोला की
काय करायला?
काय जेवण झालं? आता बसलोय आज जरा निवांत हो आज जरा निवांत होतो. जरा बाहेर गावी आपण गेलो होतो. यायला थोडा उशीर झाला त्यामुळे जेवण उशीर सगळंच उशीर सध्याचे रस्ते तुम्हाला माहितय. गावभगातल्या रस्त्यांच खूप अवघड झालेलं आहे शहरीकरण चांगलं झाले गावातल्या सगळं वाटलं
हो
त्यामुळे जरा गावातले रस्ते खराब मु थोडा अवकाश याऊ लागतय
हम् नाही पण थोड्या काही कस झालं अ उन्हाळ्याच्या जसा संपत्ती देयना त्याच्या आधी एक महिना काम स्टार्ट करतात रस्त्याची
नाही ते पण त्यांचं ते चुकीचं आहे कारण आता कामं स्टार्ट करतात पण त्यांची कामं पावसाळी येपर्यंत संपत नाहीत पावसाळ्यात आल्यानंतर ते काम अर्धवट राहिलेलं असतं ते लगेच तिथं त्या कामाचा पूर्ण हे वास
हा हा
हा
नाही खरं काय नाही चालून वत बसल्याला म्हटलं आठवण्या फोन के केला असत
हटोला अच्छा अच्छ्छ्छ
बाकी
बाकी एकदम
ते रानाच परवा काय बघाल तर ते केला
ते केलू की मी केलो रानाचं केलो
हम पण पाण्याची सोय काय केला आता
पाण्याची सोय आता बोर मारायचा विचार चालू आहे
हम् तुमच्या इ तर म आता रानामध्ये नाही असं साईडला असं छोट पानतळ किंवा असं ते अ - टाकीे वगैरे बांधतात बघा तसं काय केलंय ह पतळ हा तेच की
आपण ते तसं आमच्या भागात करता येत नाही आमच्या काळ्या जमिनी असल्यामुळे आम्हाला ते शेततळ्याला जागा आहे नाही त्याच्यापेक्षा मग विहिरीचा पर्याय कधी पण चांगला
हम् हम् पण आता विहिरीचा पण खर्च भरपूर आहे हो
हो आहे बरोबर आहे पण आता तीस पस्तीस फुटावर जर आम्हाला खाली पाणी असेल तर विहीर बोर मा - किंवा विहीरींचा पर्याय शोधल का -
हम्म
अस आणि ते शेतीसाठी कायमस्वरूपी पूरक झालं ना
बरोबर हाय की
बोर तरी मारू शकतो विहिरीचा सोडा आपण बोर मारू शकतो ना नक्कीच
हो बोर आणि आता पाण्याचे कसं पाणी असेल तर जा सगळी आहे हो नाही तरर रान करायचं मग आता पहिल्यासारखं नाही आता म्हणजे पहिला अशा ह्या सीझन मध्ये काय व्हायचं नुसत असं पेरलं की द दवावर नुसता -
येत होत येत होत पीक येत होतं हो हो येत होत त्याचं काय झालंय आत्ताच हे ओ क्लायमेट पण एकदम - चेंज येऊन बसलय आणि त्यामुळ भरपूर पिकांना हे अचानक आलेल्या वादळी पावसामुळे किंवा इतरत्र पडत असलेल्या या सर्व एकदम तडकत्या उन्हामुळे सर्वांचाच हा प्रॉब्लेम झालेला आहे कि कोणाला कोणत ते कुठल्या काळात कस घ्यावं हे काहीच आता समजत नाही पूर्वी कस ते प्रत्येक वेळेनुसार - सगळे दोन तीन महिने पाऊस पण पडायचा एकदम तीव्र उन्हाळा पण असायचा पण आता तसे दिवस राहिले नाहीत ओ -
व्हय ते तर हायच सोडा
म् आता ह्या ह्या दिवसात लोकांना जर इथे शेतकऱ्यां शेतकरी वगैरे वर्ग हा नाराज त्यामुळेच आहे ना कि बाबा का करावं काय करावं त्यांना सुचत नाही खरीप घ्यावं तर आता यंदा यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण फार कमी आहे म्हणतात आता खरीप पिकाची बांधणी कशी करायची सांगा
काय अवघड आहे सगळं आता उन्हाळा सपवून तरी झालं पावसाळ्याची अजून सुरुवात नाही तशी म्हणावशी
सुरुवात नाही पाऊस पडलेलाच नाही एक दोन वादळी पावसान काहीच होत नाही ना जमिनीचा आतमध्येध्ये उष्मा किती आहे
अत्ता पूर्ण भाईर निघला पाहिजे
तेव्हा जऊन ईतन आतन पीक येणार तेव्हा ते बरं होणार तेव्हा ते खरी - लावण करायला सोप प्प जाणार ना
होय आणि आता धरण क्षेत्रात पण कसं पाण्याचा साठा खूप कमी आहे
प्रचंड कमी आता पिण्यापुरताच साठा उरलेला आहे
आणि ते पिण्यापुरत आहे ना त्यात सुद्धा कसं पिण्यायोग्य पाणी आणि अयोग्य पाणी हे दोन भाग असतात म्हणे त्याचे हा परवा मी पण वाचल की बाबा - म्हणजे आपल्याला काय वाटयचं त समजा दाटक क जर पाणी राहिलं असेल तर त्याच्यामध्ये आप पण अ आपल्याला काय वाटायचं की पूर्ण पाणी आपल्याला वापरू शकते पण तसं नाही त्यातलं पिण्यायोग कोणता आहे आणि न पिण्यायोग्य कोणता आहे हे असं त्याच काहीतरी या असते विभागणी असत्या
आता आमच्या भागात काय झालं होतं मधी पेपरला पेपरला बातमी आली होती की आमच्या भागातली नदी पूर्णपणे प्रदूषित झालेली आहे आणि त्या त्या नदीचं पाणी पूर्णपणे आता हिरवं येत आहे आणि सर्व कारखान्यांचं केमिकल त्यामध्ये मिक्स होत आहे आणि पिण्या योग्य नाही आहे मग ह जीवा जीवाला किती घातक आहे
ल दो काय आता काय करणार त्याला पर्याय काय आहे काय आपल्याकडे
पण या हयानी असं केमिकलच पाणी शोष खड्डा करून मिक्स करायला हव ना म्हणजे तिथं घालवायला हवं शोषखड्डा केला तर केमिकल च पाणी तिकड पण जाऊ शकता ना जमिनीत तुम्हाला इकडे अ नदीला सोडण्याची गरज काय आहे असं मी म्हणतो काय झालं ये जनावर नदीत पोहत असतात मुलं बाळ पोहत असतात आपण ते पाणी पितो आता नशिबानं प्रत्येकाच्या घरात फिल्टर वगैरे सोय आहे म्हणून जर नसेल तर काय करायचं
आता नाही हा तर प्रश्न आहे
तस गॅस ्रप्रो होण्याचा ह काही गुण लागलाच आहे
खु खूप खूप आहे आणि आता आपल्याला एवढं आपण म्हणू ह्याच्या आधी ज्यावेळी लहान वयात आपण होतो त्यावेळी आपल्याला पाणी फिल्टर करून प्यायचं असतं हे तर माहित होतं का
आहो आपण पाण्यात साधी तुरटी फिरवत होतो नाहीतर पाणी थोडंफार वस्त्रगाळ केल्या आणि पकळून गेलं केलं की झाला आप आपलं काम भागलं इतकंच
आणि त्या आणि त्या पाण्याला चव कशी होती भले तु मी वाटी वाटिका पीना समाधान वाटायचं त्याच्यामध्ये पण आता तुम्ही एक पूर्ण तांब्याजरी पिलाना पाणी तरी सुद्धा ते असं आणि दुस रिक्षानात असं वाटयल की मला अजून पोट मोकळच आहे आणि अजून पाणी पिलं पाहिजे.
त्या पाण्याला एक झडत्व होतो त्यामुळे आपल्या पोटाला तो साठा तेवढाच सुद्धा पुरेसा असतो.
नाही आता मी आता हे बरोबरच आहे. ह्याच्यात कसं झालंय अ कंपन्यांच किंवा बाहेरच्या फॅक्टरीमधून जे काय केमिकलचं पाणी वगैरे असतं. प्रोसेसच पाणी असत. हे जसं बाहेर ते डायरेक्ट आपल्याला कस व्हायलये की छोट्या छोट्या गटारी या आज जाऊन सगळ्या नद्यांना मिळायल्यात.
मिळाल्यात हो
मग ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला काय वाटतं की, आपण जेथ पाणी पितो ते सोडून त्याच्या पुढे ती गटार मी मिळेल. हे पण त्याचा जो उपसा जिथ चालू असतो ना तिथ जे झ जात असते त्याच काय करणार तुम्ही. त्याला काही पर्यायच नाही ना आता तुम्ही सांगायचं म्हटलं तर क नाही आम्हाला एक आठवतं आ आमच्या शाळेतले ह जीची एरमन होते ना ते एकदा कोणत्या तरी कारणास्तव म्हणजे अ परदेशात गेले होते.
आणि त्यांनी तिथली पाण्याची जी व्यवस आता आहे ना आपण म्हणतोय आपल्याकडे एवढं गोडं पाणी असून आपल्याकडे पिकांची अजून पण तसा बघाय गेल तर अ पुरवठा कमी पडतोय पण ज्या देशात ते गेले होते ना तिथं नुसता समुद्र पाण्याचा क्षारफळपणा, ते खारटपणा क नाही कमी करून कशी शेती करायच हे त्यांनी तिथ प्रशिक्षण घेऊन आलं होतं.
अरे बाप रे समुद्राच्या पाण्याचा खारटपणा काढून तो पाणी पिण्यास वापरण्या किंवा खर्चाला वापरण्या इतक तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. म्हणजे बघा ना
म्हणजे ते त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगा क आता ते खर की खोटं आता हे त्यांनाच माहित. पण ज्यावेळी आम्ही एकदा फंक्शन होत ना त्यावेळी त्यांनी आम्हाला हा सल्ला दिला. तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतः त्यांनी
त्यामुळेच ते बोलत असतील एवढं तंत्रज्ञान पुढं गेलं असेल तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे.
त्यावेळी त्यांनी आम्हाला एक फक्त सांगितलं. पण जवळपास एक महिना ते दीड महिन्यानंतर कनी त्यांनी स्वतः अजून एका फंक्शन मध्ये काय सांगितलं माहिती आहे. कि आता ज्या आपल्या लोकल खेडेगावातल्या म्हणजे आमचा आमची शाळा ही खेडेगावातच होती. तर खेडेगावात कसं मोठमोठे कारखाने असले तर ते थोडं साईडला असायचे. किंवा एम आय डी सी एरिया वगैरे असायचा. त्या साईडला तर गाव भागामधलं जे खर्च असं पाणी सांडपाणी जे असत.
प ना.
ह्या गटारी जातात हा तर त्या गटारीचं जे पाणी आहे ना. त्यांनी काय केलं होत. त्यांच्या रानाच्या साईडून तो भाग गेला होता.
अच्छा
रानाच्या बांधापाशी त्यांनी काय केलं होतं. हम एक असा टँक बांधल्या बांधला होता. आणि त्याच्यामध्ये पहिल्या. ट्रिपमध्येे. आ. विटा मोठे दगड.
बरं
त्याच्या पुढे वाळू
ह वाळू म्हणजे जी आपलं अ मोठी खडी असते बघा काळी. हा ती आणि त्याच्यानंतर पुडेे कोळसा.
कोळसा अच्छा.
आणि त्याच्यामध्ये अ त्यांनी छोटे छोटे कसले तरी असं ते ह्याचे ब्लॉक्स टाकले होते अ नारळाच्या कवटी पाासून बनवलेली काहीतरी.
ओके.
अ म्हणजे त्याच्यात. पण बघा मोठे दगड आणि विटांमधून जे अस फिल्टर होऊन पाणी येतं ना. ते वाळू मध्ये जाणार. वाळू नंतर कशात येणार. कोळश्यामध्ये कोळश्या नंतर पुढं. त्यांनी असं दोन तीन अस टप्प असं पाच सहा टप्पे केले होते.
अच्छा!
तर.